हॅलो
हॅलो
हा आवाज येतोय का?
हा येतोय मला तुला?
ऐक तर लागला कि तिकडन तुझ्याकडन
हा होय लागला
मला पहिला आलं जॉइनिंग कॉलला मला वाटलं ते आता गोलगोल होतय आणि
मला पण मला पण मला पण तसच वाटलं मगाशी तुझा कोणाला जॉनिंग आलतं आता म्हणल आता परत बंद होतय वाटत
काय सांगाल
हा काय सांगालतो मी कि समोरील स्व स्वामी समर्थ दुकान नाही का आपल्या इथ
हा ती होय मधल्या गळ्यातली
हा परवा काय झालं मी कॉलेजपर्यंत आलो आम्ही एम्ब्रॉयडरी शिकालतो की नाही अजून तेव्हा मी कणी एक हे केलतो म्हणजे कार्टून असते कणी नाही कार्टून एका हा हँकरचे किंवा छोटे ते कार्टून ते एम्ब्रॉयडरी केलतो लय छान झालात तुला फोटो असला असलं तर पाठवतो केलतो तसल आणि तिच्याकडे गेलतो मग ते असं अ मैत्रिणीला असं गिफ्ट करून पाहिजे होत तिला मग ते करून देणार होत तर बॉक्स तेन अस बनवून तेज्यावर स्टिकर वगैरे लावून त्या बॉक्सला अस तस ते गिफ्ट हॅमपर करतात बग बॉक्सची
हा हा कळलं की
हा तस हा तस टाईप करून द्याल तो तो तिला मग तिज्याकडं ते प्रिंटा तर ते मारून आणलेल ग तिच्यायाकडे स्टिक्सरच्या प्रिंटा म ती म ती काय म्हणाली एम्ब्रॉयडरीच शिकावला म्हटलं ती काय म्हणली जर करत असतील तुला जर बिझनेस बिझनेस जर करायचा असल तर मला माझ्याकडे देत जा म्हणजे बनवून म्हणजे असं मी त्याची ऍंड एडवर्टाइजमेंट मिळ करतो म्हणजे तुला प्लॅटफॉर्म मिळतोय ऍडव्हटाइजमेंट करतो त्यातलं पाच अ टक्के कमिशन मी घेतो आणि बाकीच तू कर
चालतंय की मग तस
म्हणालो खर मग खरं खरं ते आमचं एम्ब्रोईडरी क्लास मधेच हे झालं ग कॉलेज संपल्यावर माझं प्रॉब्ल प्रॉपर काय शिकलो नाय मग त्याला असं तात्पुरतं जर विकायचं म्हणाल तरी नॉर्मल छोट्यातली एक छोट्या डिझाईन काही तरी कार्टून होय असे लेटर इमिशेल असं तस
थोडं फार बनव की असं चार पाच म्हणजे तिला सॅम्पल साठीेत येतय हम्म ऍडव्हटाईज मध्ये हे लावायला तिला आणि राहिलेलं राहिलेल युट्यूब वर बघायचं ग म्हणजे काय तुला तर येत असेल की निम्मं त्यातलं एव शिकल्यास
होय सगळ्याच स्टिचेचं येतात. तर थोड्या लास्टच्या तेवढा आम्ही एक्झाम होतो तवा गेलो नाही तवा शिकवलेला तेवढा येत नाहीत मला
चालतंय की माग तस
म तेच ग म करायचं.
केल्यावर काय कोणा कोण तर घेत
व्हय आणि असं त्याच्यात का आपलं एवढं लई जाणार नाय ये. आणि ती मॅडम आमची काय बनली माहितेय का आता एक साडी करायची हाय समज आपल्याला एक साडी करलोय आप साडीच एक अ किती मीटर साड्या असत्यात. तेवढं मीटर कापड लाईच लंय शंभर ते दीडशे रुप प्लेन असतात ब त्या साड्या कॉटनच्या
हा हा
तेवढं कापड तेवढ्या पैशाला दीडशे पर्यंत मिळतेय. आणि त्याच्यावर एम्ब्रॉयडरी करायला आपली मेहनत ला इथलं ते एम्ब्रॉयडरीचं दोर पन्नास साठ पर्यंत येतात अशी दोन शे ते अडीचशे पर्यंत साडी तयार होतेया.
हा
आणि ती साडी विकायला तीन हजार अडीच हजार अशी किमती हाईत.
होय महाग असत्यात त्या.
एक साधी एक साधी छोटीशी बॅग आणायची विकत दहा पंधरा ला मिळते ती तेन अशी कॅप कापडी त्याच्यावर एम्ब्रॉयडरी केल्या की तीच पिशवी पाचशे दीडशे अडीशे ला विकत्यात
होय.
असं सांगाती कि बा एखादा प्लेन कुर्ता आणलाय त्याच्यावर एम्ब्रॉयडरीच्या डिझाईन केल्यात एकदा टॉप आहे ते असं करा तसं करा असं सांगत होती. करायला भारी आहे खरं अस आपण लक्ष देऊन आणि हे करून करायला पाहिजे किंवा सोबत कोणतर पाहिजे एकट करायला ते न ते बोरिंग नको वाटतेय.
मला शिकव मी तुला हेल्प करतो. नाहीतर मी तुला कंपनी द्यायला बसतो.
हा तसं किंवा हे पण करतात बघ क्लॉथ पेंटिंगच
हा होय ते पण लई
ते पण चालतंय. तुला पेंटिंग करायला येत मला एम्ब्रॉयडरी करायला आपण दोघी म्हणून ते करूया.
हाय अजूक माझ्याकडे एक महिना असून आणि मला माझं कॉलेज पण कसं हाय नऊ ते पाच सोमवार आणि मंगळवार हाय बुधवार गुरुवार शु शुक्रवार नऊ ते चारच ये. आणि शुक शनिवार रयवार सुट्टी आहे मला.
असं हाय मग चालतं की आपण काय पार्ट पार्ट टाइम म्हून कराय शनिवार रविवारी जरी केला किंवा तू तिथं हाईस कंटा आलाय तिथं थोडं केलंय असं तसं पण चालतय.
होय.
तिथं का नाय त घरातच अस ना तु.
हा नाय येऊन बसन म्हंटलं
हा मग येऊन जाऊन जरी केलीस तरी तू मग घरात आला हो अभ्यास करून कंटाळय ग आवर तर करू शकते बघ तस दोघी जण मिळून करू शकतोय आपण
आणि कॅनवसचा पण कॅनवास तीस ला येते आणि त्याच्यावर पेंटिंग तेन करून म्हणजे अस स्वस्त पडतय कॅनवास पण खर ते ह्याला बघतोय का नाही आपण म्हणजे केलेल्या पेंटिंग त्या किती महाग असतात.
होय होय अ ग लाय माहाग असत्या ते
बघया आपण काय तर चालू करूया
नुसतं कायतरी आयडिया करून कायतरी करायला पाहिजे बघलं ह पैसे आलेय,
होय का कुठं काय झालं तर आपण चाटजीपटी पिटीला बघायचं.
होय तेच की मी तर चाटजीपीटी परवा पिट्रेस्ट ण बिझनेस अकाउंट काढल्या गं
हो पेन ्रेस अगं पीइंटरेस्ट ला तर लय हे आहे की, ते काय म्हणजे काय तर पोस्ट कर की त्याच्यावर
तेच केलय की कात कोट पोस्ट करा किंवा कुठल्या तर एका म्हणजे अमेझॉनलाक्टच अकाउंट काढायचं आणि तिथली जी लिंक अस त्या ती त्या पिंट्रेस वर टाकायची आणि त्या, पंट आपल्या लिंकवर जर कोणतरी परचेस केलं ते प्रोडक्ट, तर आपल्याला त्याच्यावर कमिशन मिळते,
हो भारी आहे की मग
तेच की किंवा युट्यूबला पण ब्लॉग वगैरे चालू केलं तर एक हजार फॉलोअर् झाले की आपल्याला, म चालू होतय.
ब्लॉगिंग काय जमणार नाही आपल्याला सारखं एवढं कोण र कोण टा बसणार आहे.
ब्लॉगिंगच असं नाही काय पण आता आपण ते क्राफ्ट वगैरे करा म्हणतोय बघ ते करते. त्याचा व्हिडओ करून टाकलोय, त्या व्हिडिओ करून टाकय अस अस ते व्हिडिओ कराय एक वगळं कोतर पाहिजे वेग कोण तरी पाहिजे.
मधी मधी शॉर्ट्स घ्यायला.
तेच की,
ते स्नॅपला पण यायचंय ग, आपलं पब्लिक अकाउंट असतय ब पब्लिक अकाउंट. त्याच्यावरती जस पोस्ट केलं स्टोरी टाकल्या ह्याच्या म्हणजे असं कायत विषय लागते ते त्याच्यात पण काहीतरी इन्कम अस त अर्धाच व्हिडिओ बघितले ना ते,
बघायला पाहिजे ते मला पण हे रील, त का आपण ह आपण आता फोटो टाकतोय बग स्नॅप आपला.
हा
ते फोटो कण कुठलं तर ऍप आहे आणि आपण फोटो काढोसाठी ॲस्थेटीक वगैरे अस ते फोटो, पोस्ट केल कानी, आणि ते आपला फिल्टर आता आपल्याला फिल्टर येतात बघ फुलाचं खायचं ह्याचं त्याचं. ते हा ते फिल्टर कोणत यूज केले क त्या पैसे आपल्याला मिळतात त्या, सकाळी तरी रील आतील बघ, पण मग अे ऍप घेतलय ते खर ते लॉगिन वि ना झाले म्हणून ठेवलय तस.
करायला आले आहे का आपण कराय पाहिल.
होय आता आपला सुट्ट्या पडून किती दिवस झाला स तुझं माझा तुझ झाे माझ पण झा ज दोन महिने तुझं तर तीन महिना वाटते तीन महिने झाला असतीलल पपरून
होय मार्च म झालं म्हजे
माझ्या एप्रिलमध्येध्ये झाल्यात.
तवा पासन असच तर तर ते मोजून सहा चित्र काढलोय बघ.
तू तेवढं तर केलाच मी काय पण केलेलं नाही ब तेवढं पण रेसिपी हम्.
रेसिपी तर एवढ्या एवढ्या आहेत कणी अस फोल्डर अस ते भरलं एवढ्या हाय.
त्यातलं करतोय काय आम्ही मॅगी करतोय कोल्ड कॉफी करतोय नंतर
मॅगीच्या तर सतराशे साठ रेसिनी पडलेत. ह.
होयच की माझ्यात पण हे घालून ते घालून. खरं ते एक आतापर्यंत जेवढ्या रेसिपी केल्या.
होय.
हम.
काय तर चालू करूया आपण.
होय चालतय की तरी आता ह्यो एक प्लॅटफॉर्म मिळाला आपल्याला कायतरी करायला तेवढंच आपलं हे तरी व्हायलय.
अशा अजकल अकाउंटच अजून नाही ना झालेलं
नाही.
बहुतेक ते फोन चं. अ कॉलच सगळं कम्प्लीट झाल्यावर मगच येतंय
काय माहिती काय माहि नाही ग माझं तर आधी कसं होतं आधी आम्ही आधी कालून माहित नाही प बघायला पाहिजे नेमकं काय हे पण बघायला पाहिजे आता येईल मला वाटतं तुला मला संग येईल. किंवा तुला पहिला येईल मग मला येईल.
म्हणाली मंगळवारी किंवा शुक्रवारी पेमेंट येत्या.
तिचं काय मला पण तेच सांगाले अग त खरं मला काय माहिती मला अस मी कध अस बघितलं. कवा आलंय पेमेंट मला एक तर शुक्रवार च आलत माहित आहे. अरे बाकीची कवा आलतीत अस मी काय एवढं लक्ष देऊन बघायला नाही.
ते वरती म्हणताय कि रुपये दोन रुपये काय? तर म्हणा तुम्ही अजून टास्क करा.
हा कमप्लीट करा मग ते तिथे कणी लाल ऑप्शन आहे कणी तो लाल अर दिस जातय आणि खायच एबल होतात दिसायला चालू होतात मग त्यात आपण भरायचं. मग पैसे याला चालू होतात असं होतात मग पहिला त्या वॉलेटमध्येध्ये पैसे पडत. हा पहिला त्या वॉलेटमध्ये पैसे पडतात आणि मग एक दोन दिवसान किंवा दोन तीन दिवसान आपल्या अकाउंट वर येतात.
हा हा हा.
हम्म.
तर ते हेच. म्हणजे मी आता ऑनलाईन करणार नाही बँकमध्ये करणार म त्याला बँक डिटेल्स हे घालायचं पाहिजे की बॅ अकाउंट नंबर तेन
ह बाय काय माहित काय काय घालायला लागते कारण मी तर माझं ऑनलाईनच घातलेलं त्यामुळं बघायला पाहिजे
का हो आता ते ऑप्शन तरेने बोलवले पहिला
हो तेचकी ऑप्शन चालू झालं की सांग मला पण मग तवाच चालू होईल
हा
बघ्या मग चालू झालं आणि काय मग आता झालं सपत आला आता संध्याकाळी एकदा अ तू एकदा कर म एकदा करतो
चालते मम्म्यांच्याकडे देऊया मग
आह
मम्म्यांच्याकडे देऊया ख मी पण पप्पांच्याच्यावरून हे केलंय इनस्टॉल केलय खरं बोलायलाच कोण नाही पूर्वाजात शाळेत कामात असत्या
पूर्व आली का नाही संध्याकाळी हे कर मग पप्प मी पण फोन करतो मग पूर्वा सांगा बोलत बसतो
ग खर संध्याकाळी त्याला आता दिवसभर कोणच नसत ते बोलायला त्या त्याच्यावर
तेच कि दिवसभर आणि संध्याकाळी खाका नसतात काय ना अवघड
बोलायचंथ फोन नसते मग
मला काय आता प्रॉब्लेम आहे सोड पप्पांची नाईट आहे संध्याकाळी मला किती कती वाजता पण अकरा अकरा साडे अकरा पर्यंत फोन केलेस तरी चालते
तेक आहे